काय म्हणते पाऊस?
पाऊस नाही गड्या इकड जास्त रिमझिम रिमझिमच चालू आहे.
आ इकड रिमझिमच चालू आहे म्हणा कारंजाला.
हम्म जास्त नाही पावश इकड रातपासून असाच आहे.
हा रात पासून कमी जास्त कमी जास्त चालूय इकडं.
हम्म. इकड नाही जास्त हो लई वेळचीय आम्ही.
हवका कस काय लवकर आज लवकर गेल्या-
हो लवकर आणि- -
हम्म पाने जाणा का?
हम्म.
बर बर ते आपले आज हे नाही का आपलं विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी माहितीय का? वाशिम मध्ये. त्या विठ्ठलवाडी मध्ये मला वाटतंय उद्या कॅम्पाय.
हा.
कशाचा कॅम्प आहे ते हे ते बस. ते कार्ड काढून भेटत आहे माहिती का तुम्हाला आ एसटी महामंडळाचे.
ह मी नाही न काढले.
हो नाही ते काढून भेटत आहे म्हणजे लेडीज आणि म म आता म सगळ्या बाया आणि समजा अठरा वर्षा खालचे पोरं. या हा छोटे पोर समजा. हाफ टिकिटवाले.
हा हा ह म पोरग अठरा हो पोरग अठरा वर्षाच नाही झालं तर चालतय का त्याचं?
नाही पोराचं काय नक्की माहित नाही मला. पण मुली मुली.
ह ह. ह ह.
मुली, महिला आणि मथाऱ्या बाया. या समजा तिघांसाठी ते कार्ड चालूय काढणं. म्हणजे आता बसमध्ये काय करणारे. इथून पुढं जेव्हा बसमध्ये बसलो आपण तर तुम्हाला तुम्हाला ते कार्ड पाहिल्यावर अर्ध तिकट करून टाकल डायरेक्ट.
ह. ह.
ते अ पहिल्यासारखं नाही राहिला आता. म्हणजे फुल टिकीट फुल टिकीट करणारे सगळ्यांना ते. पण जाच्याकडे कार्ड आहे त्याला अर्ध तिकीट ठेवणारे.
ह ह त म फ्री मध्ये का कसं?
नाही त्या कार्डच मला वाट सुरुवातीले दीडशे रुपये भरायला लागतात.
हा.
दीडशे रुपये भरले की तुम्हांला कार्ड भेटते.
हा.
आणि त्या कार्डमध्ये तुमची दीडशे रुपये येत्यात. जमा होतात.
कार्डमध्ये दीडशे कशे काय जमा होतात?
ते आपलं हे एटीएमच कसं कार्ड राहते. एटीएम.
हा हा हा.
तशा टाईपचं कार्डे ते. तेच तेचं काय म्हणणं ते कार्डले रिचार्ज करत राहायचं. रिचार्ज.
अ रीच्या
म्हणजे समजा तुम्ही दोनशे रुपयांचा रिचार केलं
हा.
आणि तुम्ही दोन चार गावा फिरून आले. त्या कार्डमधले च पैसे कटतील.
हा हा.
म्हणजे आता समजा दहा रुपये तिकीट असेल एका ठिकाणची. तर तुमच्या तुमच्या वीसच्या होतात त्या कार्डमध्ये. दोनशे रुपये टाकलेत.
ह. कार्ड मध्ये कस रिचार्ज टाकाव. मला काही समजचं
कार्डचा नं नंबर असते. नंबर नंबर न रिचार्ज होते वाटते ते. क्यू आर कोड राहते कायतरी.
हम्म हम्म हम्म.
त्यान फोन पे न समजा त्या रिचार्ज मारला कशानं ऑनलाईन.
असं फुकट राहते का फुकट नाही.
नाही ते फुकट नाही. का त्या कार्डच्या सुरुवातीला शंभर का दीडशे रुपये लागतात. असं मी ऐकलेलं आहे.
ह ह.
तर ते आता मुख्यमंत्रीचा वाढदिवस आहे ना आता.
हो.
मु मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आहे तर ते कार्ड काढणं र रक्तदान. फुकट आरोग्य तपासणी. असे दोन चार कार्यक्रम ठेवले त्यांनं.
हा हा. मुख्यमंत्री कोण हेच ना मोदी का कोण?
नाही फडणवीस. फडणवीस.
हा ह, ह तेथ आता जास्त, जास्त पैसे द्यायला म्हणता
ते आता वाढला तर वाढलाच
लोकं तर म्हणतात की रक्षाबंधनचे मोदी का काय तीन, तीन हजार रुपये देणार आहे म्हणून असं
नाही, नाही, नाही तसं ते नाही म्हणजे एखादा सण एखादा सनवार आला समजा मधात तर ते बोन बोनसमध्ये देतात समजा दिलं तर आणि त्यांचा विचार आहे तस वाढवायाचा विचार आहे त्यांचा म्हणजे पंधराशे हून बुवा आम्ही दोन हजार, दोन हजार करतो असा विचार आहे त्यांचा
नाही, नाही मोदी न मोदी म्हणे वाटते बात बातमीवर का काय कि महिलाला तीन, तीन हजार रुपये द्यायचे म्हण
नाही, नाही काही तसं काही मी तर नाही ऐकलं अजून
म्हण लागलं पण
आता एखादा सण आलास समजा रक्षाबंधन आलं किंवा अजून काही आलं तर ते बोनस टाकतेच समजा
हो
मग हा पंधराशे मग दोन पाचशे रुपये जास्त टाक ते दोन हजार करते एखाद वेळेस मागं दिवाळीच्या वळेस टाकले होते ना जास्त काहीतरी दिवाळीच्या वेळेस का काहीतरी
हो
हम्म तसं एखादा काही सण गीन आला तर टाकतात ते हम्म
आज आले ना घरी मग
नाही आ घरी ना आ निघतो थोड्या वेळाने
हम्म हम्म
इथं कॉलेजचं काय पाहिलं का मग काय
नाही ना अरे कॉलेजलाच ऍडमिशन करायचं मग तेथ तर पोरगी काल गेल ती वाटते तर पैसे मागायला तर आणि माग का पैसे अर्धे
किती, किती मागितले
काय माहीत तिन काही सांगलच नाही मले
तेच माहित तर पाहिजे ना किती मागितले काय मागितले आता पाचशे, सहाशे रुपये मागितले तेच्यावर तेवढं ते ऍडमिशन लागतातच पुस्तक भी देतात ते अँडमिशनच
आपण देतो ना मग पैसे समजा किती आहे काय पण पोरीन सांगितलंच नाय मध्ये
सांगितलं पाहिजे ना सांगितल्या शिवाय कशी ऍडमिशन होणार आहे ते पुस्तक भेटते तिते दोनशे, तीनशे रुपया का त्या पुस्तकात फाम ऍडमिशन फाम तर त्याच्या दोनशे, तीनशे रुपये घेतात ते आणि, आणि दुसरं मग समजा तिला जर अजून डोनेशन वगैरे काही मागितले असेल तर त्याच काही माईत नाही बसून किती मागितली काय एकदा रक्कम विचारायची किती मागित तले काय मागितले
हम्म, हम्
कोणत एले कराय बीए ल करायची का बीकॉम करायची कशाला करायची?
काय माहीत सांगितलंच नाही तिन मज काय
सगळं ते सांगत नाही मग विचार नसते का तुम्हाला काही अ वि विचार सांगितल्याशिवाय कस होणार आहे
सागताच नाही काय गोष्टी
म्हज त तिलेऽ तिला समजत असेल ना मग म्हणजे, हे केलंऽ
समजते पण ते, अहऽ
बी, ए केलं पाहिजे, का बी, कॉम केलं पाहिजे, का अजून काही केलं पाहिजे?
काय गोष्टी सांगतच, काय गोष्टी सांगतच नाहीत, आपल्याला कस काय माहित पडा.
हो ना, आता, आता पोलीस बारावी झाली वाटते ना, बारावी झाली का पास?
हो,
बस झालं मग, पोलीस भरतीली बारावीच पायजे.
हम्म्म.
बारावीच्या पुढं, बारावीच्या पुढं जरा जास्त मोठ शिकल तर मग प्रमोशन होते.
तो काय सांगू, खोटं वाटलंय.
हम्म, म्हणजे आपला हे, हे केवढा कोणावरगच येतात, दादा छोटा आपला?
ते धावीला गेल.
दहावीला गेलाता नाही, अच दहावीचे पेपर व्हायचे आहे ना अजून?
वायचेच हाय, ही बारकी सवीेत, हा अभ्यास कळाच हिंटी, इकडल्या -तिकड शाळेतच नाही जात ते.
अभ्यास केला पाहिजे, कारण कि आता पहिली सारखं नाही राहिल आता, कॉपी किप्या काय चालत नाही आता.
हम्म. हम्,, तेला आता उद्या कपडे- किपडे घेतो, दावीची पुस्तकं घेय लागतील, सकड तेचान भेटतात पुस्तकं, का नाही?
कुठं?
पुस्तक, बिस्तक घेणं लागत की आता दहावीच.
हो भेटात ना, भेटत पण
हम्, करतो त्याच आता ऍडमिशन.
कुठ केलंय ऍडमिशन?
इथंच गावातच केलं.
त्या लालबहादूर मध्ये.
हम्म.
दहावी हाय तिथं नाही का!
हो, चौदावी -पंधरावी पंधरावी लोक हायतीत. हम्, हम्म हम्म, नर्सिंग कॉलेज सगळं तिथेच हाय.
नर्सिंग बी हाय तिथं, बारावीनंतर तुमच्या मुलीच होते तिथं एडमिशन दि करायची असेल तर
नाही मग त्यांची पोन भरती कराय राहीली ना
हो काय? ते ते हे हे करून पोलीस भरती करणार म्हणा घरासमोर कॉलेज आहे ना.
काय सांगा बाप्पा.
हे करता, करता ते करायचं. आता करतात ना बोरी
करता
कितीतरी पोरी नर्सिंग करून पोलीस पोलीस मध्ये लागल्या.
थांबा. मला फोन यायलाय एका हॅलो. हो चुकूनच हो चुकूनच करायचाय.
हा नंतर लावतो म हा.
हो तिथुनच करा कट.